हो हॅलो
हॅलो
हॅलो
हॅलो नेहा काय चाललंय आज संध्याकाळी फ्री आहेस का? मला जरा मार्केट मध्ये जायच होत. मटल तू पण सोबत चल.
हम्म अरे देवा या उकाड्या बाहेर मार्केटमध्येध्ये फिरायचे अजिबात नाही बाबा. मला काहीही घ्यायचे असेल तर मी सर मोबाईल उघडते. आणि दोन मिनिटात ऑर्डर करते तू अजूनही त्या जुन्या जमान्यासारख बाजारात धके खात फिरतोस.
ए मोबाईल वर फक् फोटो बघून कपडे घेन म्हणजे जुना जमाना नाही. ती आलशी लोकांची लक्षण आहे बाजारात जाऊन कपड्यांच्या कपड्या स्वतः हातीन स्पर्श करून बघणे ते स्वतःवर ट्राय करून बघणे. या जी मजा आहे ना तू तुम्ही आता मोबाईलाच्या स्क्रीनवरर कधीच मिळणार नाही.
आणि तू, स्पर्श करून बघण्यात एल घालवण्यापेक्षा, ऑनलाईन शॉपिंग मध्ये किती सोब विचार कर. मला गर्दीत फिरावं लागत नाही तर मध्ये अडकाव लागत नाही, आणि सर्वात महत्वाच म्हणजे इथे हजारो ब्रँड्स आणि डिझाईन्स एकाच ठिकाणी मिलतात.
ह
ह, बाजारात तू एका दुकानातून दुसऱ्या दुकानात पाय दुखवून घेतोस, तरी मनासारक काही मिळत नाही.
पाय दुखतात, पण तिथे खरीदीचा एक अनुभव असतो न आणि ऑनलाइन शॉपिंगचे दुखे तुला माहित नाहीत का? फोटोमध्ये दखवत एक सुंदर ड्रेस, आणि जेव्हा पार्सल घरी ये तेव्हा कपडा निघत, एकदम हलक्या क्वालिटीच. मग तो रिटर्न करा, रिफंड ची वाट बघा. किती तो
हम्म! ते आधी व्याज अ आता नाही, आता बहुतेक सगळ्या ॲप्स वर न ते दस दिवसाची जी रिटर्न पॉलिसी असते. घबरस घरबसल्या पार्सल घेऊन जातात, आणि पैसे पण बँक खात्यात लगेज परत येतात, आणि ऑनलाइन जे डिस्काउंट आणि ऑफर्स मिळतात तुझ्या त्या लोकल मार्केटचा दुकानदार, कधीच देणार नाही.
डिस्काउंटस? म ऑनलाइन आले आधी किंमत वाढवून सांगतात, आणि मग डिस्काउंटचे नाटक करतात. आमच्या लोकल मार्केटमध्ये जी सर्वात मोठी कला चालते, ते ऑनलाईन अपसर कधीच जाणार नाही. आणि ती कला म्हणजे, मोलभाऊ दुकानदार म्हणणार हजार रुपये आणि आम्ही थेट चारसो रुपयाे वर आणसार ती घासाघीस करून, जेव्हा दुकानदार आपडी किंमतला तयार होतो ना तो विजय मिरयाचा आनंद ऑनलाइन शॉपिंग मध्ये कुठे मिळणार?
हम् तो आनंद नाही ध्रु, त्याला दुकानदाराशी विनाकारण भांडण करण म्हणतात. अ मला तर खूप लाज वाटते, बाजारात एवढा मोलभाव करायला. ऑनलाईन मध्ये कसं, फिक्स्ड प्राईस असते. अ जो प्राइसटेग आहे, तो घ्या आणि मोकले वा. तिथे कोणाशीही बोलल्याची, किंवा वाद घालायची, गरज नसते.
अरे! तो वाद नसतो, ते संवाद कौशल्य असत. आणि बाजारात गेल्यावर मित्रासमोर, किंवा फॅमिली सोबत, जो वेळ घालवायला मिळतो, शॉपिंग झलिवाार टप टपरीवर पाणीपूर, किंवा चहा पिण्याची, जी मजा असते ती तुझ्या रूम मध्ये बसून ऑनलाइन ऑर्डर करण्यात त्या कुठे आहे? ऑनलाईन शॉपिंग लगे माणसाल एकल कोट बनवल आहे.
हम्! आम्ही एकल कोंडे नाही आहोत. आम्ही आमचा वेल वाचवून तो वेल मित्रासोबत चांगल्या कॅफेमध्ये घालवतो बाजारातील ुलीत आणि गर्दीत नाही आणि विचार कर रात्री बारा वाजता अचानक तुला काही आठवल किंवा घ्याव वाटल तर तू रात्री बा बाजार उ उघडू शकतोस का ऑनलाईन दुकान अ चोवीस तास चालू असते
गात क्री बारा वाजता शॉपिंग करण्याची काय गरज आहे नाही द्या रात्री झोप्यात असत पण बर एक विचार कर जेव्हा अचानक उद्या सागली तुझ्या एखाद्या लग्नात ज्या पंच आणि आज रात्री तुला समजेल की तुया क कडे मॅचिंग कपडे नाही तेव्हा काय करणार तुझ्या ऑनलाईन डिलिव्हरीवाला दोन दस्तांन कपडे आणून देईल का
अं हा पॉइंट मात्र थोडा कठीण आहे इमर्जन्सी म ऑनलाइन शॉपिंग कामाला येत नाही हे मी मान्य करते तिथे किमान दोन तीन दिवस तरी लागतातच अशा वेली लोकल मार्केट्स आपल्या वाचवू शकत
बघितलंय शेवटी तुला पण मान्य करावं लागल स्थानिक दुकानदाराचे हेच वेस् उिष्ट आहे कि ते आपल्या. इन्स्टंट म्हणजे लगेच वस्तू देतात आणि आपण लना पाणपसंग ज्या दुकानदाराकडून सामान घेतो त्या शी आपले एक कौटुंबिक नाते तयार होते संकट कालात तो आपल्या उधारीवीर पण समान देतो. ऑनलाइन कप कंपनी तुला उधार देईल. का
उधारीची गरज काय आहे. डिजिटल पेमेंटच्या जमाना आहेत. आता पण हो स्थानिक दुकानदारामुळे आपल्या देशातील सोच्या वपार ना आणि गरिबांना मदत होते. हा विचार खूप महत्त्वाचा आहे. ऑनलाइन कंपन्याचे सगळे पैसे. मोठ्या कॉर्परेटर्सडे जातात
अगदी बरोबर बोललीस नाही या आपण आपल्या देशातल्या छोट्या दुकानदारांना सपोर्ट केला पाहिजे. सणासुदीच्या काळात त्याच्या चेहन्यावरच्या आनंद आपल्या खरेदीे मूल्यच येतो.
हो ध्रुव अती खरं बोललास म्हणुच. मेला
असं वाटत की आपण दोन्ही गोष्टीचा अयोग्य वापर केला. पाहिजे. ज्या गोष्टी बाजारात सहज आणि चांगल्या मिळतात. त्या होऊन घ्याव. त्या आणि या ब्रँडेड गोष्टी बाजारात मिळत नाहीत. त्या ऑनलाइन मागवा व्यात.
वा न्या खूपच प्रॅक्टिकल आणि समजूतदार विचार मांडला शेवटी चला. हा ज्या दैनिंदिन जीवन विषयावर आपल्या खूप छान कठीणटी नको टोक झाली मग आता चाल. ते का मायासोबत मार्केटमध्ये.
हो नक्कीच, चालेल पण एक अट आहे. शॉपिंग झाल्यावर पाणीपुरीची ट्रीप तू देणार आहे.
ठीक आहे बाबा मंजूर आहे चल फ्रेश हो आणि निघूया कालिजी घे.
हो जु थांम. मार्केट ला निघण्या पूर्वी, मला अजून एक विचार आला. कपडे आणि कॅजेट्स तर ठीक आहेत. पण ग्रॉसरी बद्दल काय आजकाल आजकाल तर दस मिनिटात घरात भाजीपाला. आणि किराणा आणून देन ॲप्स आले आहेत. त्याबद्दल तुझे, काय मत आहे.
अरे ते दस मिनिटात डिलिव्हरी देणार आहेत. सर अजून जाड डेंजरस आहेत. भाजीपाल कधी ऑनलाइन मगा नाही न. बाजारात जाऊन ताज्या मेथीची जुडी किंवा कोथिंबिरी निवडून घे बटाटे किंवा टोमोटो हाताने. बघून चांगले आहेत की नाहीय तपासण हे त्या आपसच्या डिलिव्हरी, बॉयल कसं सांगणार. ते काहीशील सामान तुमच्या घरात टाकून द्या.
प्रत्येक वेळे शील सामान नाही येत रे द्रुप ते खूप फ्रेश असते आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, आईला जेव्हा अचानक घरात पाहुणे आल्यावर समजत, की साखर संपलीच आहे, तेव्हा हेच दस मिनिटा एपस देवदूतासारखे धावून येतात. बाबाणा स्कूटर काढून दुकानवर जाई, परर्यंत इथे सामान दारात हजर असते.
हो इमर्जन्सी साठी ठीक आहे ते. पण महिनाभरात पिणारा बरता नाही आणि बांब सोबत आपल्या परिचचा किराणा दुकानाच्या जाण्याची जी मजा आहे. तो दुकानदार आपल्या हसून विचारतो. कसे आहेस, दूळा. तो जो मान मिळतो ना, तो त्या दस मिनिटच्या डिलिव्हरी अपर कधी मिळणार नाही.
होतो. आपुलकीचा भाव, ऑनलाईन मध्ये मिसिंग असतो, हे मलाही जाणवत. हे फक्त एक स्क्रीन असते, आणि बटन दाबवून व्यवहार संपतो. पण विचार कर, ऑनलाईन शॉपिंग मुळे, कितरीतरी लोक वेल वाचतो, विशेषत जे लोक वर्किंग आहेत आणि ज्यांना बाजारात जायला वेलच मिळत नाही, त्याच्या साई साठी तर दे वरदान आहे.
हो वेल वाचतो हे खरं आहे, पण कधी कधी त्या वाचलेल्या वेल्यात, आपण फक्त मोबाईलवर, दिल बघत बसतो, म्हणजे आपण आलशी बन बनतोय. जर आपण बाजारात गेलो, तर किमान आप ले थोडे चालने होते, म्हणजेच, एक प्रकारे व्यायाम हो तो, घर बाहेर पडल्याने मन फ्रेश होत.
हा, हो, नक्कीच, चल बाय ब्रो, टेक केअर.
ओके बाय,